हॅलो
हा बोल की
हॅलो काय रे जेलूस काय?
काय
जेवलस काय?
जेवलो की तू?
ह् आम्ही आही पण जेवलो डता मॅच बलीज का कालची ने मारा न हजे ब्राझिल आणि नॉर्वेशा नॉर्वे इक्लीिश सोड ब्राझीलशन बाहेर गेली मारता
कस आवाज
हा वईट वाटलेश ना काय बारीक बारीक मिस्टेक केल्यात सगळ्या ब्राझीलनं पहिल्या वीस मिनटात पेलांटी मि ती दिली दुसऱ्याला मारायला तिथं पहिली मॅच गेल्याग झालं त्यानंतर नेमारला काय लवकर उतरवला नाही मॅनेजर न तिथं परंत एक मॅच ला फेवेल खरोखर भावा खरोबर व्हॉट अ लास्ट फेअर विल काइंड ऑफ ते नाश ती गोल मारली बॉ एकदम असं मॅजिकल आणि ड्रीमी काइंड ऑफ
हं हं!
असं स्वप्न वाटलं कि बघ ते म्हणा गेले तर मला. ज ये नाशी खरोबर बाबा ब्राझील मी म्हणालतो यावेेळेला ब्राझील ऐकणार. आणि र नेमच तिन लय कष्ट घेतली बाबा. कोपा अमेरिकाच्या मॅचेस झाल्या त्यावेळेला आपण फायनल लॉस त्यांतर दुसऱ्या मॅचेस झाल्या त्यावेळेला पण. फायनल लॉस मागच्या फिबा ला पण सेमीफानल लॉस. म्हल ह्या वेला व भा आनेमराठी जाऊ करत होता. असं झालं दोन मिनिटं. ती हरली मक मग काय नव्हतं
नेमार बांधा पण आवडतेणमान भारी प्लेयरय
गॉड प्लेअर आहे रे इमाना इलेझर काय पण म्हण. हे जर अस्त की नाही बर पडलं असत बोवा, याला खेळवा कळत फुल टायमाला.
असं शेवटी चांगलं हे मीळाला पाहिजे होत बघ
फेअरवेल पण नाही बावा असं झालं नाही त लै वाईट वाटते बाबा हे लई वाईट वाटतय भावा क्रिकेटमध्ये पण र फुटबॉल इव्हन एनी स्पोर्ट, कोणत्या पण स्पोर्टमध्ये धरतो हां कोणत्या पण खेळमध्ये धर जर त्यो स्टार प्लेयर असला तेज फेअरवेल मिळाला पाहिजे
लई रियरा रियल लोकांनां मिळतंय असं.
लई रियल मेसिला मेसीला नां मेसी अजून आहे जोड आता ते आता आज मॅच आहे शान्या स्पेन सचिन तेंडुलकरला मिळालोय, खरोखर विराट कोहलीला मिळाला नाही.
हो ते अजून खेळालात तस सोड
हा ठीक आहे अजून खेळायाला सोडा हूं बरोबर अरे हे मिळालंच नाही रे भावा धोनीला मिळालं आहे धोनीच पण एक लई वाईट वाटत माला त्यासारखा जर
मेन धोनी लापन मीळायला पाहिजेल होत बॉ दोन हजार एकोणीस हा हा इमोशन होते ती
वाहतीरण आऊट भोवा ते म्हणाया गेलं तर ते किती? पाच एम एम पाठीमाग व्हतो भावा
काय रनआउटरी व्होत रनआउट
आणि ती काय आणि भावा धोनीच्या करिअरची सुरुवात पण रनआउट न झालेली आणि
असे होय एन्ड पण कसला नी हे
ते काय म्हणजे हिस्ट्री भावा खरोखर
काय करिअर चालू आहे, न आणि संपले
काटावीच्यात बाबा काटाव करिअरमध्ये सगळं आचीव गेलं गल ती जी भौ तिन लोकांना फेअरवेल दिले, भौ सचिन तेंडुलकरला तिंन फेअरवेल दिलं म्हणाय गेलंत
ह ते डिझर्विंग होते रे दोन हजार एकोणीस बाबा खरंच पाहिजेलच होतं काय पण म्हणा
आणि त्यावेेळेला एक पण मॅच हाराला नव्हती ते न्यूझीलंड बरोबर हारली म्हण
तेच की न ओजी टीम होती रे त्यावेळी
अरे वय भावा ओजी शिखर धवन, रोहित शर्मा के एल राहुल बुमरा काय, काय प्लेयर होतेरे भावा
तेचकी
कसली प्लेयर व एक नंबर व्हा ही टीम हारली तर काय करणार वा
काय दे
असली टीम हारली जर कोण निघणार असोत
हो बकी न्यूझिीलंड मर का त्या वर्षी ती फायनल बघ बरं कसली झाली शान फायनल पहिल्यांदा हे झाली टाय झाली न्यूझीलंड आणि इंग्लंड.
अरे ती पण भावा, त्यो थ्रो होता त्यो मॅनचा
कसला च अरे ती परत दुसऱ्यांदा पण टाय झाली, ती ऍक्च्युली सुपर ओवरला ती नी बॉंडरी जास्त मारल्या म्हणून त्यांन डीक
आणि त्या बेनस्ट्रोकच्या बॅटीला लागून ती बॉण्ड्री गेली म्हनाय गेल तर रन, रन पळताना जेती काय होतं आणि काय झालं?
होय असं प्रॉपर फेअरमॅच नाही व्हायला गर्दी काय पण म्हण
तेच की ते न्यूझीलंड म्हन असलं कसलं नशिब बाय अरे ती न्यूझीलंडचं जर नशब भावा केन विलियम्सन त्याला तर कधीच मिळालं नाय काय
होय, होय, होय!
त्याला तर आयुष्यात कधी काय मिळालं नाय खेळाली सोडा अजून खरं त्याला काय मिळालेलं नाही मरदा कसलं प्लेयरा भावा ते क्लासी प्लेयर हाय भावा.
इंग्लंड पण चांगली खेळलेली सोडत्या वर्षी खरं लास्ट लास्ट प्रॉपर वर्ल्ड कप विनर म्हणल्यावर हे अजून एक परत ओव्हर तेन ठेवायला पाहिजेल होती.
हम्म हम्म तेच तेच काय झालं तेज तेलाचं माहित आबा.
मोर असं प्रॉपर काय म्हणत्यात ते फेअर प्ले असा पाहिजेल होता.
लई वाईट वाटतय अस झाल्यावर.
त्यानंतर आता लागोपाट मझ टी ट्वेंटी घेत तसं टी ट्वेंटीला तेवढा ना आनंद नाही जो व वन डे वर्ल्ड कपला हाय किनी.
हा ती वेगळीच फील हाय चार वर्षातन एकदा येणार चॅम्पियन
तेच तेच ते मेन पडतय रे असं जरा प्रॉप
हा ते क्रिकेटच मेन आहे रे हम्म ओजे वर्ल्ड कप आहे राईट.
हम्म.
आज शान्या हेजी मॅच हाय फिफामध्ये अ पोर्तुगाल आणि स्पेन. वय वन थर्टीला. हारलती बाहेर आणि पोर्तू ये झी मराठीचा चॅनल हाय बग तीनशे दोन ला हाय बग. हा झी मराठीच चॅनेल हाय अ जी स्पोर्ट असं काय तर म्हणजे काय. अरे जी मराठीन सबस्क्रिप्शन घेतलय रे फिपाचं दाखवायचं सगळं. तीनची डी लाय ती हम्म. ते स्टार स्पोर्टचा फुड कुठली तर चॅनल हायित त्या चॅनलला लागतय बघ.
सोनीच्या लागतय काय कुठल्या?
ना नाही सोनीच्या नाही सोनीच्या जरा पुढं पाठीमाग असंच काय तरा हाय.
तू हीजावर अँप वर बगतेस का टी व्हीच्या केबलवरच?
मी टी व्ही वरच बघतो की नेहमी.
हं हं म्हणजे हॉटस्टार वगैरे नाही.
नाही हॉटस्टारवर वगैरे नाई काय जी सिनेमा वरच लाग ती रे ती खरं जी सिनेमाचं सबस्क्रीप्शन हाय खर ती फिफा सबस्क्रीप्शन नाय फिफा च सबस्क्रिप्शन घ्यायला आणि चारशे रुपये एक्स्ट्रा द्यायला पाहिजे.
हा हा हा हा किती तीन असत्यात ना रे दिवसातन मॅच?
तीन नाही दोन असतात.
पेपरला बघितलेल की मी दोन का तीन असत्यात. एक राात्री साडे दहा अकरा ला एक तीन ला एक असं.
हम्म दोन मेन असत्यात कणे दोन दोन होत्यात बाकीच्या ज्या तीन होत्यात कनि त्या म्हणजे एकदम खालच्या असं नॉर्मल मॅचेस असत्यात त्या नॉकआउट नसत्यात एवढ्या.
हूं ते आता कुठल्या देशात चालूय त्या मॅचेस?
तीन देशां चालू आहे ते म्हणाय गेलं मेक्सिको अमेरिका आणि कुठला तरी एक हाय बाबा. असं तीन देशात चालू हाय तो फिफा वर्ल्ड कप.
म्हणजे ऍट अ टाइम तीन दिशात चला आता
सरा
म्हणजे आता सगळी टीमाशी पसरलेली आहे त मग तकडं परत खेळायचं म्हटलं ट्रॅव्हल करावं लागणार दुस टी बरोबर आरे आई पोर्तुगल किती मॅच जिंकल्या जा बरे
पोर् ते सांगवले आता पोर्तुगल आणि स्पेन आहे आणि हरल ती बाहेर आहे पोर्तुगाल आणि स्पेन हरी आता पोर्तुगल आणि स्पेन आहे रे आता आणि हरलदी बाहेर आहे असा विषय आहे
म्हणजे नॉकोट मचेच आहेत
हा नॉकआउट मॅचेस आहेत इिंग्लची पोर्तुगल आतापर्यंत दोन जिंंग आवडत आता दोन र आहे थोडसं असा विषय आणि स्पेन जिंकल्या स्पेन फॉर्माला आहे तीन विन आहेत आणि एक ड्रॉ आहे असं घय रा आणि स्पेनमध्ये खेळणारी भरपूर आहेत आणि पोर्तुगालमध्ये जर असं टीमच संबंध व्यवस्थित नाही त्यांच्या टीममेट्स बरोबरच
हम्
त्यामुळं जरा पर्तु आणि पोर्तुगाल त्यात अर्जेंटिना अर्जेटिना नि म्हणता अर्जेंटिनाची मॅच आता इजिप्त बरोबर आहे ते निवांत जिकतात वर येतात अर्जेंटिनाची एक मॅच झाली नॉकआउट ती कुठली जरी टीम उठते ती कोबोदे रामा म्हणून होती आणि नव्वद मिनिटा नव्वद मिनिटापर्यंत दोन दो को नव्वद मिनिट म्हण ड्रॉ झाले असती तर पेलोटी झाली असती पेलंटी कोण शक्ती सांतात अर्जेटिना जर तिथं बाहेर गेली अस तर अर्ें वड झाला असत काय दोन दोन करता म्हणून तिने तीस मिनिटं एक्स्ट्रा दिली तीस मिनिटं माॅ परत घेवली आणि तीस मिनिटं अर्जेंटिनाने एक गोल मारली म अर्जेंटिना विन झाली नाहीता अर्जेंटिना पण बाहेर म्हणजे विनर लॉस होत अस चासस त पेलांटू ल म्हणजे आताण जर पोर्तुगाल आणली तर ब सियार बाहेर म्हणजे लास्ट वर्ल्ड कप सियारचा आता नेमाझच्या फॅन् ते झालला दस याज फॅनस रडना
तेच क तुला काडत कुणाला मिळायला पाहिजे आता नियमा बाहेर पड रोनाल्डो िझव करते
मिळू दे रो रोनाल्डोला खरोबर मिळू दे असं वाटते आता मला
घेऊन देऊ की नाही तेच ते विराट कोली सारखा आहे भा त्याच्या सगळ्या
हां उय उय सगळा हाय कर वर्ल् का बणा बरोबर कारण मेस तिला मिळा लागला एमबापे एमबापेला पण निवांत मिळा वर्ल्ड कप नंतर वळ घेतला अरे एम्बपेचा पहिला टीपी उ होता म्हणे पहिलं वर्ल्ड कप होता त्याचवेळेला फ्रानसने घेतला
हो पस की
विश सपला डायरेक्ट दोन हजार अठराला अठरा नाही अठरा का सोळा वाढतं ब्राझीलीलच की
किती
पाच
पाच वल्ड ग जिने महाराष्टताान क त जिंकल्यात
ने महरा सनाक पना इंका आला चूड
काय सांगाल एवढ्या वर्षात एक पण ये का आला त्यानंतर
ते सगळं आधी जिंकल्या गयत रे विषेकसा. नेमाचं पहिलं झालं म्हणजे पहिल्या सळ्या दोन हजारपर्यंत. ्रा श दोन हजार नंतर ब्राझील परत अ हरत चालली दोन हजार सहा हरलं दहा हारलं चौदामध्ये नेम आलं चौदामध्ये परत उमेद बोहा राजजे जी चालू झाली. चौदा मधे ब्राजिल गेली बुवा सेमी फायनल ला. सेमिफानल होती ब्राझीलल आणि कोलंबिया आणि ब्राझील वाले विनं झाल्यावर आणि ते कोलंबियाचा एक प्लेयर आला पाठीमागणं आणि ने मारश पाठीत घातला तिथं त्याजी स्पाईन तुटली. आणि फायनल मॅच आणि फायनल मॅच होती ब्राझील ब्राझील आणि जर्मनी. आणि जर्मनीनं सात गोली मारल्यात वय. जर्मनीनं बघा एक नेमार एकटं गेलं जर्मनीनं सात गोली मारल्या सात. एक म्हणजे त्या एका प्लेयर मूळ बुवा सात गोली बसल्यात विचार करू शकतेस काय तू.
अ काय आहे
जर त्यावेळे जर वर्ल्ड कप पण जिंकला असतं आणि त्या या पुढचं कदाचित कुठलं तरी जिंकलंच असतं
हम् तू अरि ते फ्लो फ्लो मध्ये लागो पाठ येते आले
तेच जिथं जव ब गुडला या पाठीत बसला का नाही तिथ. तिथं बुवा तिचां करिअर काइंड ऑफ झरा
पण प्लेयर न असं कसा मुद्दा म्हण केलं मारलं असं.
मुद्दा म्हणून मारला म्हणाय गेले तर ते असं मोडाळ असं नाही नाही त्याला असं मोडायचं म्हणून मारलेलं तिने खरं ती लेच मोडलं र म्हणजे ती स्पाईनपर्यंत गेलं ती जरा जास्तच झालं असं मुवमेंटच करता येणार रे त्याला.
नार मग हे कराय पाहिजे की म बँन बिन खराय पाहिजे त्याला
काय रेड कार्ड मिळाले की.
अर का ते एकाम्या साठी झालं रे त्याला पुढचे एक दोन वर्ष वगैरे असं काय तर करायला पाहिजे.
नाहीय एवढ पण का ना.
इंटरनॅशनल मॅचेस पासून रद्द वगैरे काय तर.
हम्म काय काय झालं तेन